ह
आडो
हा बोल की
हा आपलं आता आहे वघ आपण पन्नास ह रुपये काढलं बरोबर आहे पण आपण ये
धरले की दीड दीड तीन असे हा म्हणजे अ नाही नाही नाही नाही बरोबर बरोबर बर बरोबर बरोबर पंधरा एक टना न्हायचे त्यातले आणि पंधरा यायचे आणि जाय जायला पाहिजे.
म्हणजे साठ हजार रुपये तस पाहिजे. बरोबर आहे.
हा
साठ हजार आपल्यात होईल.
होतोय
निवांत होईल काय कचकच होणार
हम् होते ते सिनेमान कारण आपण इकडे तिकडे जरा एक्स्ट्रा धरलेलेच ना पैसे
हो आणि मग साठ हजार रुपयात निवांत होतय. आणि मग काय जायच्या दिवस कपडे बिपडे घेणार असलास.
ते तो स्वतःचा आपला आपला खर्च काय असेल तो ट्रीप मध्ये नाही ना येणार आधी इथंच घेतलाय म्हणून ते पण धरला. तरी काय फरक पडत नाही खर त्याचा
किती असे कपडे घेतील तू दोन तीन हजार लई तलई
हा
तर आणि बॅग बीग घेतलास तर ती वेगळ
हा
सध्या पण महिन्यान एक ट्रीप गेली तरी चालत्या
होय
साठ हजार रुपयात लई कमीत रे साठ हजार रुपये
मग लांबची काढूया काय?
तरी खरं मला साठ हजार रुपये लई कमी वाटते रे
हा
लं किमान एक प्रत्येकाला दीड दोन लाख रुपये खर्च होईल पण साठ हजार रुपयेत झाले.
नाही तसं नाही लागणार सोड.
मग तसं भारी आहे दहा दिवसाचा साठ हजार.
तू तर हे बघ दर केदारनाथ ला जायचं म्हणलास, तरर् घनी
हा
हम् एकट्याचा पंधरा दिवसाचा लागभर रुपये खर्च येत तो त्या साईड ला त जास्त वरती आधी हाय तिथ जरा सगळं कॉस्टली आहे तिथं मिळत नाहीत ना जास्त वस्तू जात नाहीत असं वगैरे
हा
त्यामुळे जरा जातय खर्च होतो आणि कस पंधरा दिवस ना
हा
त्यामुळे त ते आणि जायचं म्हणलंस म्हणजे नुसत केदारनाथ होते आणि ते एक गाव आहे कुठलं तरी म्हणजे बॉर्डरचं गाव आहे एकदम भारताचं शेवटचं गाव
हा
शेवटचं नाही सॉरी पहिलं गाव शेवटचं गाव खाली ते पहिला गाव ते ते पण बघायला जायला लागते ते काहीतरी नाव आले तच लक्षात नाही मला नाव आता ते मग वरून कायतरी नाहीय ना सिंगला सिंगला त श्री कडाला ते छोटं गाव आहे काय नाही तसं
तिमला कुठ आलं रे
शिमला बघ हिमाचल अ शिमला या साईड ला आला नागालँड वगैरे आसामच्या साईडला तिके
हा हा ते कढा लते
हो
तस भारी आहे साड हार ला आपले साड हार ला तिकटची ट्रिप त्या मांतात आणि म आनंतर तर ट्रेनना पण प्रॉस झाले ते म्हणजे कि अठरा दिवस
आ!
बघ दहा दिवस तिथलं जायचं.
तीन प्यायच तीन हा
सतरा धरून चालू सतरा अठरालईच होतय
ह हा तेवढ्यात होतय ट्रिप
आणि काय आणि मग तिथ काय काय फिरायचं केरळमध्ये
बघ मंदिर वगैरे मस्त आहेत ह्याचलं मंदिर पद्मनाव स्वामी मंदिर माहित आहे तुला? ते रे अ मध्ये बातमी आलेल सगळ्यात श्रीमंत देवळ आहे ते एक दरवाजा उघडाय राहिलाय त खजिना सापडला त्यात दरवाजा उघडल तसा
हा.
आठव माहितय का ती बातमी?
हा असल असल!
हा ते मंदिर मस्त आहे बघायला म्हणजे विष्णूचं मंदिर आहे.
हा.
ते एक मंदिर मस्त आहे बघायला फिरायला.
दहा दिवस बस होत्यात? केरळ फिरायला!
हा म्हणजे ऍडजस्ट करू शकतो आपण तेवढ्यात होतय मॅनेज होते तेवढ्यात.
नाहीतर मग काय करायचं एक स्पॉट फिरायचा केराय मधला
हम्म.
जुलै मध्ये जायचं.
हा.
जुलै मध्ये पाऊस
पावसात हा होय पावसात म्हणजे पाऊस मस्त असतोय तिकड खर.
हा तेच की नाहीतर मग काय करायच जून म ध्ये जायचं
होय.
ते पन एक दहा दिवस पहिला एक स्टार्टिंगच केरळ फिरायचं म जुलै मध्ये जायचं.
हम.
होममेड त्यानंतर केरळ फिरायच मधन मधन आणि मग परत ऑगस्ट मध्ये जायच आणि एंड तीस दिवस तरी बास झालं की.
चालतंय की.
तीस दिवस तरी निवांत बास झालं काय परतणार नाही तेवढं पण
फास्टटॅग
बस
क हा होतय होतय फिरून होतय त्यावेळी.
तू काय एवढं फेडलंयस?
मी बघ त्रिवेंद्रम केलं.
हा.
आणि म्हणजे केरळ मध्ये ते एक का दोनच ठिकाण गेलेत मी. जास्त नाही केलेली.
तिथ जाऊन राहतेस काय तिथली फक्त ठिकाण फिरून यतोय
केरळमध्ये राहिलो एक दिवस म्हणजे एक दिवस म्हणजे दोन दिवस एकदा गेलेला दिवस पोचलेला तो आणि दुसरा आणि एक दिवस राहिलो. त्यानंतर तिथंन निघ आलो केरळ मधून कुठे गेलो मी तामिळनाडूत गेलो.
हा.
तमिळनाडू ते मीनाक्षी मंदिर म्हणून हाय? मधुरायला मधुरागै लं नक ते मंदिर केलं
हा
आणि मग तिथनं आम्ही निघालो तिथं राहिलो एक दिवस
हम
घालो ते गेलो कुठं सांग आपलं रामेश्वरम
हम्म
रामेश्वरन केलं तिथं दोन दिवस राहिलो रामेश्वरम पण मस्त आहे फक्त बघायला आणि मग रामेश्वरम मधून कन्याकुमारी
हा म्हणजे बसेल त्यात साठ हजार तस
हा
अ म अे मध्येेत सतरा दिवसचा मग ते झालं की परत प - तारखेला परत सतरा तारखेला यायचं परत जायचं अस एक तारखेला परत सतरा तारखेला यायचं
ट्रेनची का ऑनलाईनतस तिकिट काढून ठेवन येते ति असतात प्रण प्रमाण
कोण कोण काय टपकायला नको नाहीतर काय तर व्हायला नको
हा ते हच
नाही कनसल हलज
हो
कॅन्सल झाली कि मग काय म्ह नाही एक जरी का कॅन्सल झालं त मग
धाव पाहिजेच
नाही तरर मग मजयक ना
हा
आणि काय म सगळ्यांच्या ऑफिसला सुट्ट्या पाहिजे तेवढ्या
काय मिळतील तस काय एवढ
ह सतरा दिवस तीन महिन्यात वर्षात सतरा दिवस सुट्ट्या मिळत नाही बाबा वर्षात काय करणार आता
सांगा कायतरी कार
काय अरे एक महिन्यात सुट्टी पडल तुला सतरा दिवस हा त्र्या महिन्यात काय सांगणार
परत सांगायच का मग परत वेगळ कायतरी कारण देल
शानायस एवढ दिवस सुट्टी मिळ - तीन महिन्यात सतराण चौतीस सतरा ते वी क एकावन्न नव्वद दिवसातू फक्त चाळीस दिवस जाणास ऑफिस ला
ऑफिसच आपलाय म्हणलं
हा
काय
ह् ऑफिसच अप्लाय रे
ह
खरं, काम करत नाही रे कोण आपल्या सारखं असा विषय
हा.
सगळ्यांना फोन करून सांगा लागतय.
सगळ्यांना. ऑफिस पैसा कसा कमवणार सांग. हा मग,
काम कराय पाहिजेत.
बगुया आता कशी काम करतोयस.
कधी हाय की.
हम्म असं कि ते सोडून आणि दुसरीकड आणि कुठ जाताय. काय ते, केरळला एक गेलास. त्यानंतर गुजरात एक फिरलास. त्या नंतर तर आणि कुट,
तमिळनाडू, तमिळनाडू ममध्ये आपल्याला उटी वगैरे मस्त आहे बग.
हा ते काय, ते परत ते परत फुडच्या त्या वर्षीच जायच रे, जुलै जून जुलै ऑगस्ट.
अ नाय उटीला पण कसाय माहित तेचं जर उन्हाळयाच्या दरम्यान गेलों ना.
हा.. अरे, उन्हाळ्यात जायच चं नाय रे तिकडच. त्या बाजूला. होय.
अरे अरे उठीत किनी, म्हणजे, ते हिल स्टेशन आहे थंड हवेचं ठिकाण आहे.
अरे म्हणूनच सांगालो तर,
हा पावसाळ्यात जायच, आणि थंडी वाजून घ्याला.
हा.
बर चालतय.
अरे बग.
काय?
पावसाची मज्जाचं वेगळीच असते रे. आणि तिकडे मित्र म्हणतोय खालच्या बाजूला पावसाळ्यात जायचं.
बरं बरं.
एकदा म्हणतो, दोन ठिकाण झालीत कनी. मग जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये कुठं कुठं फिरायचं. म्हाताऱ्या त्या हेज जयकलख राजावरती नाई तर जानेवारीत फेब्रुवारी मार्चमध्ये जास्त एवढं पण ऊन नसतंय ना
हा
मग त्या ह्या ज्या इथं आज कुठ तर गुजरात म्हण, राजस्थान म्हण मध ध्य प्रदेश, लखनऊ तिकड तेन जायचं ग आणि मग एप्रिल मे आईला महिना कमी पडालात
असूदे असूदे.
एप्रिल मे मध्ये कुठ कुठ जायचं माहित हाय काय? ते आता उन्हाळाच ठिकाण आहेत ना म मग वेळेश्वरला जायचं
हम्म, चार दिवस एखाद दिवसात जाऊन तस टात
तेच की महाबळेश्वरला काय लय नाही. पन्हाळ्याला गेल्यासारख हाय हा म महाबळेश्वरला गेलास
हम्म
पंधरा दिवस असं जात नाही रे एप्रिल आणि मे मध्ये जरा काम करायच. वर्षाची आणि मग परत लिहून. जुलै, ऑगस्टमध्ये काय आपलं हायच.
होय
आणि मग काय.
हम्म
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आलं ना? आता. ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या आसपास दिवाळी येत ना कधी तर. त्याच्या आधी गणपती पण येतात, सप्टेंबरमध्ये. सप्टेंबर, ऑ
मग नोव्हेंबर हा.
सप्टेंबर नो. ऑगस्टमध्ये गणपती येतात तो महिना एक सोडायचा. आणि दिवाळीचा एक महिना सोडायचा, दसऱ्याचा एक. महिना सोडायचा. आणि दसऱ्याच्या वेळेला एकदा गुजरातला पण जाऊन यायचं तिथं लय मोठा
हा.
एकदा जाऊन
बर.
चालते ठेवू काय? हम्